हा हॅलो अम काय करतात
काय नाही बसला
अस जेवण झालं काय खेळ
रस पुरणपोळी म्हणेलागायच अ
आमचं पण झालं जेवण
असं का
हा काय मग आता चाललाय अधिक मासचा महिना काय सेलिब्रेशन झालं
हो झालं ना
कसं करता तुम्ही सेलिब्रेशन
सेलिब्रेशन आपण आईची ओटी भरतो त्याच्यामध्ये पूर्ण शृंगार आयला देतो मग त्यानंतर सजावट करतो पूजा करतो
आम्ही पण पहिलं झाला आमचं पण साडी आणली बांगड्या मेहंदीचा कोन वगैरे सगळं ठेवतो त्याच्यात
हा ना
आपले गहू व वगैरे त्याचाने ओटी भरतो चालत आता हम्म तांब्याचं आणि ते वस्तू दयता खूप महत्त्व आहेेत याचा पण पितळ, तांबे चांदीच वस्तू द्यायचं या महिन्यात
ह नंत ते पण चांगलं आहे
शॉपिंग वगैरे झाली असं चांगलं मग आमची पण चालू आहे आता शॉपिंग
असं का
हम् आमचा इकड खूप भारी मॉल आहे जाता म तिथ एकदम स्वस्त वस्तू भेट्ट
असं स का?
तुमचं तिकड माॉल वगैरे आहे की नाही?
आहे ना तुमच्या तिकडे घरात हो जातो ना
असं काय मग काय शॉपिंग केली असं
काय नाही ते सुहाग ते ज्वेलरी
हम् आम्ही पण आणले सारे ड्रेस वगैरे शाळेची शॉपिंग बॅग वगैरे पाणी बॉटल किरकोळ वस्तू चालू असता एवढं तेवढं हम्म काय मग अजून पाऊस बीस तुमच्याकडे
नाही सध्या इकडं ऊन पडतय पाऊस नाही
अस खूप ऊन असेल ना
हा
गरमी वगैरे पण खूप होते
हो ना
हम्म
केव्हा केला तुम्ही सेलिब्रेशन सण
चय
अधिक मास
उद्याच केला मी डबल ओलत जेवण करायला हा
हा
बर हा तांब्याच्या वस्तू वगैरे हा अजून महिना आज अजून ते कसली पूजा म्हणतात ना ते पूजा पण आहे
हा ना
शिवसी काय माहित
करायला पाहिजे सेलिब्रेशन वगैरे कधी
हा खूप भारी वाटत
हो ना
तांब्याच त्याची स्व िंग केली आम्ही तांब्याच वस्तून ते आणलं ग्लास थाळी वगैरे
आम्ही पण आलं ते
असं का बरं काय मग कजून
काय नाय
पाणी पाणी बिणी येतं का तुमच्याकडे टंचाई का पाण्याची
हा आहे ना
असं आहे का आमच्या इकड तर पाणी येत नाही चार चार पाच पाच दिवस
आम इकड रोज येत
अस चांगलं आहे रोज येत आता पण खूप सांडपणी करता
हा ज्यांना भेटतात ते तसच सांडपाणी करतात पाण्याची बचत नाही करत
असं ना पण चालूच राहतो देता जिथं जातो तिथं खूपटांचा मंगळ करायला पण दोन दोन तीन तीन बादल्या घ्याव्या लागतात आणी आम्हाला त स सगळं भरून ठेवावं लागत जार वग वगैरे ग्लास वगैरे चार चार पाच पाच दिवस पाणी येत नाही भांडी वगैरे पण घायच हा म तेच ना त्याचे पण किती ती फायदे पाणी जपडलं तर पुढ दुष्काळ किती होईल पाण्याचा झाडं वगैरे लावली नाही आहे त्याच्यामुळे पाणी पण पडत नाही बरबर टायमावर कधी पण पाऊस येतो कधी पण ऊन पडत कधी पण हिवाळा लागून जातो ह किती हेऊन लय मी
पडायला पाहिजे पाणी पण
हम हम् खूप पाऊस पण पडाला पाहिजे दोन तीन चार तासपर्यंत तेव्हा थांबल कुठे वाटेल
आग दे्याऊनच आहे पण टेम्परेचर जास्त आहे
चारशे चार डग्री टे टेम्परेचर असत
हम्म
हम्म खूप गरम पण होत अस एक दोनदा अघळ करून घेऊ असं वा
भारत
थंड पाणी एकदम बर्फाच पाण्यासारखं कुठे
पाणी नाही तर तुम्ही कस काय दोन तीन वेळेसां होत ना आ कधी करू शकता आमच्या इकडे आमच्या इकडे दिवसभर न मजा घालतात हम
ना मग कसं आहे मग ते फ्रेश थोडं पाणीजपण जावं लागत
हा ना
मग मग पुढे पण जाऊन पाण्याची बॉटल पण किती महागे दहा रुपये वीस रुपये पाच रुपये तर पहिल्याच्या काळात पाच द पाच सहा रुपयाची बॉटल भेटत होती
ते ना पाणीचा
हा अजून त्या बाहेर गेले का जास्त मग अजून कुठे बाहेर गेले का किती महाग पाणी असते..
हा ना अजून तुम्ही काय काय सेलिब्रेशन करतात. सेलिब्रेशन करतात.
ते आम्ही आता सण वगैरे येतो तसे सेलिब्रेट करतो. जस की आपला गुढी पाडवा. नवा वर्षाचा सण.. गुढी उभारण्याचं काम... सकाळी रोज सकाळी उठायचं.. मस्त स्वयंपाक बनवायचा मग... तुमच्या तिकड तर खूप... भारी सेलिब्रेट होत अस...
आमच्या इकडे प्रत्येक कार्य... क्रम वगैरे त्योहार.... सर्व हम्म सर्व करतो आम्ही.. सेलिब्रेशन...
इकडं आमच्या इकडे नाही होत असं एवढं... जास्त जिथ त्याच्या घरात बसवायचं. ज्याचं त्याच्या घरात पाळणे वगैरे...
आमच्या इकडे सर्व सेलिब्रेशन करतात सर्व मिळून...
असं असं आमचं तर काही नाही... इकड ज्याचं त्याच्या घरात वगैरे..
असं का शहरामध्ये तसंच असत..... खेडेगावामध्ये सर्व लोक जवळ येऊन करतात.
इकडं तर आपला गणपती उत्सव पण गणेश उत्सव..
हा हा इकडं तर खूप चाललं..
वगैरेच होता जास्त तर...
नाही आमचा इकडे... इकडे खूप भारी होतात...
हम्म... खूप भारी मग कस सेलिब्रेट करता तुम्ही...
काय गणेशोत्सव आता आपण रोज आरती वगैरे करतो रात्री.... त सेतो नाश्ता वगैरे राहतो खूप सारे गेम्स खेळतो.
बर बर आमच इकड फक्त शेवटच्या दिवशी गेम्स वगैरे खेळतात जागरण वगैरे असतं बस
आमच्या इकडे रोज राहत आणि शेवटच्या दिवशी तर खूपच गर्दी पण असते गुलाल वगैर
बँड बँड नाही राहात म्हणजे ते वाजून तरी वाजचत ना दोन तीन बोलून घेता. तर तेवढंच पाच पंधरा वीस मिनिटात तेवढंच गुलाल वगैरे फेकून व्हिडिओ वगैरे बनून मग विसर्जन करून येत पहिले आता तर सोशल मीडिया फॅशन साठी व्हिडिओ बनवता त्याच्यासाठी ब चौथा पहिले कस आहे. अ म्हणजे आपल्या उत्सवासाठी एकदम मग आता तर ते सोशल मीडिया म्हणून मगूप कुठे कुठे निघून गेलायचं. फॅशन फॅशन दिे जाते
फॅशन वगैरे हा तेच चालू आता
जास्त करून तर तेच
हम्म
हा.
करायला पाहिजे.
हां करायला पाहिजे ते.
हो ना.
ची जनरेशन खूप खराब आहे.
तेच ना जन आताची जनरेशन आहे ल क्ष देत नाही.
म आता प तावा खूपच म्हणजे आता ते अजून एआये वगैरे निघालंय. त्याच्यावर पण किती काही जग किती पुढे चाललंय मग लहा लहान मुलांना सांगितलं तरी येतं.
लहान मुले पण तसच शिकतात.
हां ॲप मार्केटिंग पण किती डेंजर करतात ते लोकं
हो ना
म किती भारी आमचं इकड तर आता थोडा मोसम ठीकठाक के म्हणजे असं पाण्याचं वातावरण वगैरे आज वाटत है पण आला तर बरं.
हो ना इकड पण आहे आज
तस हम्म एखा दोन तास पडल, आता पण झाड तोडणी वगैरे करून घेता मग ते पण पाऊस बिचारे काय करतील?
हो ना
म किती झाडें लावायचे पहिले लोक आता तर काही नाही हम्म खूप म्हणजे हां खूप गंभीर परिस्थिती हे पुढे जाऊन तर काय होईल काय माहिती पुढच्या जनरेशनला पुढची पिढीला काय त्रास होईल
काळजी करायला पाहि
हां खूप कडक ना त्याच्या जनरेशनला म्हणजे ते लोक नाहीये वेगळीच दुनिया आहे ती
तेच ना
हम्म त्यांना किती पण सांगितलं तर काही फरक नाही ज्याचं हां मोबाईल वगैरे बस दिवसभर तेच
हो ना सगळी जमीन कोरडी पडायला लागली
हा खुप खराब जनरेशन हं आता जमीनमध्ये पण बोरवेल केला तर कु कुठे पाणी लागत पाणी जमिनीमध्ये वरून पाऊसच नाही पडेल तर खालती कुठे जमिनीत पाणी साठेल. असं असतं ना, हम्म बिचाऱ्यांचं पण नुकसान होतं एवढं सगळं. काय मग अजून
नाही नाही
चला मग बोलू नंतर.
अं हा हां.
हू चालेल